हॅलो.
हॅलो.
हा बोला की.
ह मी एक कॉल करते तुम्हाला हा कॉल झाल्यानंतर
हा.
म्हणजे, म्हणजे माझे तीस पूर्ण होतात बरोबर.
आवाज कमी येतोय हो.
हॅलो.
हा बोला की आता आला ब
हा तेच म्हणलं मी एक कॉल करते तुम्हाला म्हणजे माझी तीस पूर्ण होतील.
होतील काय मग आता हा चालू झालाय एवढं बोलूया.
होय हो तेच हे बोलून झाल्यानंतर मग करते वाटलं तर.
बरोबर.
हा. कारण माझे ते असं ए म्हणजे एक, चार, पाच कॉल आहेत ते असे झिरो सेकंड झिरो सेकंड पडलेत ना ते रेज प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळ.
हा ह.
त्यामुळे ते जरा वायाच गेलेत तसे. त्यामुळे एवढे पूर्ण झाले.
हम्म बरोबर. माझे आता अजून तुम्हाला दोन म्हणजे हा एक आणि एक केला म्हणजे पंधरा होतील.
होय.
हम्म.
करायचे रोज एक दहाचे लिमिट सांगितले त्यांनी.
हम्म.
पण कस समोरची व्यक्ती अव्लेबल असते नसते फोन करायला.
हो ना म्हणून तरी म्हंटलं तुम्हाला वेळ आहे तो वर करून घ्याव.
होय ते पण मी आता तर सकाळी थोडा वेळ आराम केला होता सगळी कामं वगैरे अवरून.
ह.
ह आता नाही तर मी रोज दुपारी जरा झोपते ना.
हा.
तुम्ही झोपत नाही का दुपारी.
जोपतोय की आता हे काम करायचंय म्हणून बसलो य.
होय जरा दुपारी म्हणजे तस जरा रेस्ट घेतली परत काम करायला पण हो हे.
होयस की ह सकाळी लवकर उठायचं असते त्यामुळं.
होय. तरी तुम्ही घरी तरी असतायेत म माझ्या घरात तर माझी काकी आणि मम्मी बाहेर कामाला जातात ना.
हं.
ते आपणत पाच ला उटून टिफिन वगैरे सगळं जेवण वगैरे. बणून आवरून जायचं असतं ते सात ला काकी माझी जाते सात ला.
हम.
आणि मम्मी नऊला जाते.
हम हं.
परत आणि मग काय दुपारी येते. तासभर मम्मी तेवढी येते काकीला नाही यायला भेटत. आणि त्यात पण काय मग जरा सकाळी लवकर गेलेलं असते त्यामुळे काय. खाल्लेल नसतय जेवायचं हे ते त्यातच. वेळ जातोय मा आणि परत संध्याकाळी यायचं संध्याकाळचा आनि काम.
होय.
फुपायला आराम अस काय म्हणून मिळतच नाही आणि आता तर ते मम्मी माजी ते राजगिऱ्याचे लाडू बनवायला जाते ना आणि काय म सीझन चालू आहे त्यांचा. त्या शनिवारीचा उपवास. हम्. त्यामुळ आता तर सध्याही चालू आहे कामाचं सगळं.
वर्क लोड आहे.
वर्कलोड भरपूर आहे.
हा हं ह.
आणि का आता इथून पुढं असं चालूच होते ना. आषाढी येते तोपर्यंत आणि मग गणपती असतात ते गणपतीत पण आरत्या वगैरे असतात त्यांना. ते.
हा
हे नाही प्रसाद वाटायला वगैरे. लाडू जातात त्यानंतर आणि लगेच दसरा येतो म ते नवरात्री चे उप वास. दसऱ्यापर्यंत चालूच असतय कंटिन्यू असतय काम.
हां हां.
त्यानंतर त्यामध्ये दिवाळीत जरा असंतय नॉर्मल.
हां हां.
हम्म.
मग तुम्ही बनवता का नाही जेवण.
मी करते सोडा पण माझं कस. घरी असले तर होते फक्त. कॉलेज ला वगैरे गेलं की मी पण सकाळी गेली की संध्याकाळीच येत्या.
होय.
मला पण जरा कंटाळा वगैरे करते मी पण थोडंफार काहीतरी. पसारा वगैरे पडलेलाच असतो की माणसं काय करत्यात होय घरात.
होय.
आवरायचं. कपडे वगैरे धुतलेले असतेत ती ठेवायची. भांडी घासायची. ची. झाडलोट करायचं. देवाबती करायची.
होय. ते तेवढं जर केलं तर, बास होतंय.
हो मग काय. ते असतयच की.
हं.
कारण, मम्मीला दुपारी वेळ भेटत नाही. त्यामुळे, दुपारची जेवलेली वगैरे भांडी असतात. कपडे धुन टाकलेले असतात, सकाळची. ती असतात वाळत घातलेली उनात. ते हे करायचे, घड्या करायची.
होय.
मग काय ते सगळं आवरून जरा, भात वगैरे लावायला घेते तो तो मम्मी येते, कामावरून.
ह, ह.
म ते कसं? करतेच थोडा, म्हणजे पूर्ण येतेच तस, जेवण - स्वयंपाक करायला. पण भाकरी, चपातीतच जरा अडकते. गाडी अडकते तिथंच.
ह, ह. काय नाही, सोपय ती बी.
हाय सोपं. पण कसं, माणसं काम करून कंटाळून
येतय. होय, होय.
हा.
माणसं कसं, काम करून वैतागून येतेत. मग त्यांना जेवण भा चांगलं, म्हणजे असं, पोट भरून पाहिजे असते ना. म ते शेक शिकायला केलेलं ते कुठं? एकदम व्यवस्थित होते, परफेक्ट.
होय.
तरी खातेत सोडा, आमच्यात.
ह.
मग काकी, किती वाजता येतेत.
काकी माझी, पाच -साडेपाच वाजता येत्या. पण ते काय, आले तरी. तेनी सेपरेट राहतात ना.
हा, हा.
त्यामुळ काय त्यांच - त्यांचं असतय, वेगळ काम. आमचं- आमचं असतय.
हो, हो.
त्यांच्यात. आजी काय त्यांच्याकडेय आमची.
हा, हा.
त्यामुळं काय, ती जी मदत होते, त्यांना. सकाळी संध ती लवकर उठते ना, आजी.
होय.
हम्म. आमचं जरा, टंगळा - मंगळ असते उठायला.
त्यामुळे जरा अस होतय, कामात हलगर्जीपणा.
हा, हा. मग काकिना मुलं तेन
काकिना काय एक मुलगा, दोन मुलचयत. पण ते दोघांमध्ये जरा, अंतर जास्तय वयात.
हो, हो.
एकटा हाय सववीस, सत्तावीस, अठ्ठावीस वर्षाचाय. आणि एकटा धावीलाय आत्ता.
ह मग अजून एक शाळा शिकतो. एक जॉबला लागला असेल.
हो इथ जॉबला आहे आता भरपूर वर्ष झाली जॉब करतोय तो
हा ह
आहे सगळ्यांच झालेन त्यात पप्पा आमचा शिलाईचा व्यवसाय ना
काका पप्पा त्यातच असतात
हा हा
मम्मी जाते बाहेर काका काकी जाते दोघं भाऊ जातात ते मोठ टे भाऊ माझा भाऊ आणि तो
हा
माझं अजून शिक्षण चालूय माझं आणि छोट्या भावाचं
हा हा
अज काय कर
हम्
आजीला पण होतं तसं काांती चटणी वगैरे मशन होत ना ते चटणीच
हा हा
ते पण आता ते जरा बांधकाम वगैरे काढल्यामुळे ते जागा त्याची आता हे पडल्यामुळे ते मशीन पण विकून टाकलं
हा हा
सगळे असतात कामात
कामात राहिल्याशिवाय पण मन लागत
नाही तरर काय बसून बसू तर किती बसणार ना
होय आणि बसून बसून काय ते आजार लागायचे बारी
होय न आमच्या तई सगळी कामात असतात बघा घरात म्हणलं नाही मगाशी तुम्हाला पूर्ण गावात अस सगळे कामातच असते हम्म
कंपन्या फॅक्टरी आहेत त्यामुळे लते
हो
हम्
तरुण पिढी पण सगळी असली म्हणजे एकेक काही काही जण असतात तसे असे छपरीगिरी करत फिर
हो
ह पण बाकीचे आहेत असे काम करून आपलं पण पण भलं काम भलं
हो
हम्म ठीक
तसेच पाहिजे आपल्या आपल्या कामात बिझी राहिलेले काम डोकं सैतानाचं घर असते तसं
होय कि म काय
हम्म
घरातलं म्हणलं तरी पण घरातलं काम किती आहे सकाळी एक दहा अकरा वाजेपर्यंत आवर ते
होय
तीतन पुढं घरचा घरात रिकामाच वेळ असते म त्यात पण काहीतरी एक एक कसं आमच्या इथं हे करतात ना ते गारमेंटचे वगैरे काम असतात ते फॉल शिवायचे किंवा ते शर्ट्स वगैरे काय काय असतात कि ते गारमेंट मधले काम हम ते मशनी घरात अस होय ते घरी नेऊन शिवायचं वगैरे ते पण करतात
ह मग त्याला कस पैसे पडतात
ते काय अंगावरती असते वाटत काम
हा
ते प्रत्येक पार्ट जोडायला वेगळा वेगळा रेट असतोय ना
हा हा हा
जे ते पण मी सुट्टीत जात होते मागच्या ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर जवळपास तीन चार महिने सुट्टी होती
हम्
मग ते आमच्या घरासमोरच एकटे नवीन चालू केले ना गारमेंट त्यांनी
हो ह
मग तेवढं शिकायला मिळते म्हणून मी पण जात होते तेवढं थोडा थोडे दिवस
म्हणजे मग काय शिकला तुम्ही काय शिवाय दिलं होतं
कुर्ता कुर्ता असायचा तिथं
होय आणि मग त्याची प्राईस काय ठरली
त्याची प्राईज काय तिथं हे शिवायला देतात त्यांना काहीतरी पंधरा रुपयेला एक कुर्ता भेटतु वाटतं तसं परवडतच नाही ते
हा
पण काय ऑप्शन
आहो तुमच्या तिथं प पंधरा रुपये तरी आमच्या इथं मध्ये आलं होतं काय पिशव्या आल्या होत्या
ह
ह म त्या पिशव्या